हॅलो हा.
हा, काय रे आज पेपर होता ना कसं गेला?
व्हय शाण्या ठीक, ठीकच होता म्हणा गेलं तर एवढा सगळं एम थ्रीच की मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग थ्री
हं, हं, हं.
ठीकच होता असा म्हणजे टफ होता सोड त्यातल्या त्यात कोणतं काय एक पण रिपीट नव्हतं बा एम थ्री विषय जास्त टफ हाय. अय काय मर्दा हो की आता
तेच की, टफ हाये का रे?
ते लईच टफ हाय भावा ते फीडबॅक फ्लूड मेकॅनिक्स अ परवडती एम थ्री नको सगळयात मेशनरी टर्मच है रे भावा म्हनाया गेलं तरी
सिम्पल चॅप्टर्स काय आहेत काय त्यात का सगळे डिफिकल्ट हेत?
काय सगळं डिफिकल्ट ए चॅप्टर सांगतो की भावा चॅप्टरचे नावं ऐकून तू भावा तू डीसाईड कर लॅपलॉस, लॅपलॉस ट्रांसफॉर्मर
हा.
आनंद सरन इनव्हर्स, लॅपलास, ट्रान्सफॉर्मर
बरं.
फुरीयर ट्रानसफॉमर
हे आणि कुठलं?
हाय फ्यूजा आऊड
त्याच्या नंतर ना अ पार्शल डिफरन्शियल
बरं.
आणि कॉम्प्लेक्स वेहेरिएबल
आ, हा, हा.
हे पाच चॅप्टर आहेत भावा आणि हे पाच चॅप्टरचं सिलेबस पण काय बारका नाही आहे सिलेबस पण लय मोठा आहे.
ह
आणि पेपर पण लिखणार आहे.
प्रॉबेबिलिटी वगैरे अशीं नाही काय?
नाही प्रोबाबिलिटी भा एम थ्री एम वनलाच सपले, एम टूलाच सपले.
डिफरेन्शियल, फ्रॅक्शन ते नाही.
ते ते पण बाळ ते वाटतय तेवड सोप्पनाय ति तर अवगडाय मनाय गेल तर असं काय सोप्पं असं का नाही बाइ एमथ्री असा सब्जेक्ट परत बगायला मिळायला नको आयुष्यात हा रेट सी साईन काॅस्ट च्या मुमेंट येत्यात रे लॅप क्लास मदे काय भावा डेरिवेशन इंट टिग्रेशन प्लस लॅपलास च एक वेगवेगळी टमाय आता डेरिवहेशन कसं असतय हां तू एखादं डरिवएशन घेतलास. तिजच उलटं म्हणजे इंटिग्रेशन असंच असतय ना.
हा होय डेरिवशनच उलट इंटि इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन उलट डेरिवेशन
डेरीवेशन हां हे अस झाल हे दोघांच एक आणि सेम तसं लॅपलास लॅपलास आणि इनवर्स लॅपलास म्हणजे ते प्लस हा म्हणजे लॅप्लासच उलटं युनिवर्स लॅप्लस युनिवर्स लॅपलास प्लस उलट लॅपलास
लॅपलास
असा सिनाय म्हणजे तुला ते प्लस डेरिवेटिव्ह इंटिग्रेशन माहीत पाइजे प्लस ये लॅपलास आणि एक्स्ट्रा माहितवाय आदिच डिरीवेशन इंटरेशन माइत नाय या आधी डिग्नाॅमेट्री माहित पाइजे डेरिवेशन इंटिरेशन माहीत असायला
ती टिकग्नॉमेट्री पण माहि म्हणजे तू लिंक कुटनं कुट जोडल्या बघितलीस काय तु
तेच कि बेसिक क्लिअर हुन आणि पुढ ऍडव्हान्स आनी करायला पाइजे.
हा ते मग आणि आणि पेपरच्या एक रात्र आधी ते काय होत नाय
नाही ते आधीपासून ठेवाय लागतय लिंक मगच होतय ते आ आदल्या दिवशी करून काय उपयोग नाय
आदल्या दिवशी केलास तर कनी डोक उठतय म्हणजे आई ग. काय बोलू तला मी आस होतय या एक वेळी त्यापेक्षा पेपर पॅटरन काय नॉर्मल हाय म्हणाय गेलं पळसाठ माराय पेपर असतोय बारा बारा मारका बाराच क्वेश्चन असतय एम सी क्यु बार मार्काच येत्यात एम सी क्यू पण भावा अवघड असत्यात यम थ्री च ना ना सिक्स सिक्स
हा हा
ऑप्शनल ठराविक प्रब हेलाच देत्यात क्वेश्चनला म्हजे पाच सालाच अस ऑप्शनल चौथ्यावी त्याला ठराविक दोनच तेच दोन अटेम्प्ट करायचत येत असो नशो तिथ असं काय एवड अस काय सोप्पं असण्याचं काय हे नाय जरा पण ते असं लइ किचकटायआणि लइ टफ हाय ती लॅपलास आइ शप्पथ भावा तुला सांगतो ते फरियर साइन आणि त्या फुरिअर मदे पण दोन हाइत फुरिअर साईन आणि फुरियर कोसाईन ते काडायच फुरइयर म्हणजे फुरइयर असतय आता मला ब माहित नाय मी द स्किप केलाय
म्हणजे आता इनव्हर्स लॅप्लॉस मदे काय असतय लॅपलास मदे
तू टाईमच फ्रिक्वेन्सीमध्ये काढतोयस काइंड ऑफ असं इमॅजनरी टम आहे. असा सीन असतोय खरं आन्सर काय येत नाय तुज म्हणजे एक व्हॅल्यू पण येत नाही तिचं टु पाॅईंट थ्री पाॅईंट काही येत नाही आणि सर सुद्धा अस ई मायनस टू टी साईन कॉस आन्सरच एवढं घाण फलतू असतोय की नाही हा ते आन्सर बघूनच वाटते आन्सर आहे का नाही म्हणून त्यामुळं कुठं थांबायचं काय करायचं काय कळत पण नाही.
असं आहे होय इंटिग्रेशन कशासाठी काढतो आपण इंटिग्रेशन डेरीविशन
आणि एका एका प्रश्नात तर काय माहिती आहे काय इंटिग्रेशन म्हण काढायचं डेरीविशन म्हणून काढायचं एका प्रश्नाचं
खर मग प्रश्नामध्ये ते ऑलरेडी डेरिविशन इंटिग्रेशन एक दिलेलंच असणार ना त्याच्यावरच आपण काढणार.
नाही नाही एक टर्म दिलेले असनार त्या टर्मच इंटिग्रेशन काढायचं जाउंदे तिथं डेरिविशन काढायचं त्यानंतर न तर ती टर्म ऑड फं म्हणजे बॅड फंक्शन असत लगेच परत तिथं डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं
डबल डेरिव्हेटिव्ह कसं काढणार.
परत तिथे डेरिव्हेटीव्ह आलेला परत तिथं डेरिव्हेटीव्ह काढायच तिथं जो डेरिव्हेटिव्ह आलाय तिथं
हो असं नाही इंटिग्रेशन मध्ये पण डबल इंटिग्रेशन येतय
हा ती बी नसतय खरं तीच शक्यतो एवढंच नाही सोड इथं म्हणजे आल्यालं म्हणजे बघण्याला अभ्यासात
हा हा
कुठले कुठले रूल वापरायला लागतय बाबा यु व्हि रूल विल ए बी स्क्वेअर टू स्क्वेअर क्लॉग विग हे सगळा अवघड येतय म एकत्र एका विषय मध्ये ढकलल्यात बुवा तुला इनशाॅर्ट मध्ये सांगाय गेलं तर आणि त्या सगळ्या यूज होत्यात.
हा हा
म्हणजे आधी कसं एम वन असला कनी हा टेक्नोमेट्री आहे खर बाकीचं पण आहे त्यामुळे ते झालं की हे नाही की ते करू शकतोय खरं यात असं आहे तुला सगळंच करायला पाहिजे. आणि मग ते सगळं यूज होतय त्यामुळं ते सगळंच करावं लागतय जी मॅक्स लेवलला.
मॅक्झिमम तेच की अरे एम थ्री असय म्हंटल्यावर मग एम फोर ला काय व्हायचं रे पोरांच
एम फोर पण तुम्हाला नई घाण असणार आहे इमोजमॅज वाणीच असणार आहे त्यावेळी एम फोर नाही तरी बाबा बराय
होय आपल्या युनिव्हर्सिटीला मग तेच येत नाही तुमच्या एक एक युनिव्हर्सिटीला येतय एम फोर पर्यंत
हा तेच रे भरपूर युनिव्हर्सिटीला आहे एम फोर पर्यंत
होय तेच की एक एक पण ऐकलोय एम फाय पण ऐकलोय मी
एम फाईव एवढं काय माहीत नाही सी एस सी बी एस सी काय एम फाईव आहे बघ मेकॅनिकलला फोन आहे मेकॅनिकलला फ्ल्युड बिड येतय फ्ल्यूड बिड पण पुन्हा बुवा रिव्हींग येणार
ते त्यातनं मेमरी गेल्यावर काय ते हार्ड असतेत की काय
अरे मग लई हार्ड असत्यात प्रेशर काढा फोर्स काढा काय करणार आहे बुवा काय करणार आहेस. काढून इथनं पाणी चाललीया पाईप मधनं मला काढायचाय काय करू मी काढून बाबा
हा तेच की कसय प्रॅक्टिकली करताना कसं ते आता तू म्हणलास ते एक एक आन्सर इ अ साइन फोर्टी फाईव थर्टी वैगेरे येतंय कायतर, मग ती इ वैगेरे म्हणजे चे रिअल लाईफ मध्ये काय असतंय याचं मिनिंग?
अरे भावा तुला मी सांगतो भावा ती एम थ्री विषय आहे तो फक्त डोक्याला ताण देण्यासारखा हाय, त्याचा युज रिअल लाईफ मध्ये कुठं नाय.
खरं आसणार की रे ऐवढं सिल्याबस मध्ये हाय म्हणल्यावर कायतर असायला पाहिजे की
कायतर असल सोड एक माईनं खरं, जी मोस्ट ऑफ द नाही रे.
हम्म हम्म हम्म.
ते इमॅजिनरी पार्ट हाय, डोक्याला तुमच्या प्रेशर पाडण्यासाठी केलंय ह्यानी.
खरं ते लय घाण प्रेशर पडतंय भावा आसं असं वाटतंय की तू एम थ्री चूस करणार का तुझी लाईफ चूस करणार?
एवढं?
अरे मग डोक, आरे नाही रे भुवा जर तू आदल्या रात्री जर एम थ्री उघडून बघितला असती तर हा प्रश्न डोळ्यासमोर तु एम थ्री चूज करणार का तुझी लाईफ चूज करणार? तरी पण तू एम थ्री तरी कसा ना कसा तर, हा तरी पण तू एम तरी कसा ना कसा तर काढाला बघालायस कव्हर कराला बघालायस आणि कव्हर करून पण जर युनिव्हर्सिटी जर बात केली, युनिव्हर्सिटीनं काय तर घाण केली प्रोफेसरनं बिपेस‌ पर व्यवस्थित चेक केला नाय.
सपोर्ट केला नाही, मग तर लय वाईट वाटते भावा. अय एवढं वाईट वाटतं की नाही. मी काय एक्सप्लेन करू शकत नाही तुला, काय सांगू शहाण्या. ते एक्सप्लेनेबल पण नाय, असं वाटते की, पास
हम्म.
एंड ऑफ द इरा करुशी वाटतंय डायरेक्ट, काय सांगू मर्दा. म्हणून भावा तुझा एम थ्री एम थ्रीचा डायरेक्ट क्लास लावून टाक, जास्त टेन्शन घ्यायचं नाही बघ.
व्हय, तू पण लावायला पाहिजेल हुतास मर्दा.
अरे मी लावणारच होतो तवा मी ही झालो.
हा सगळी शक्यतो लावायलाच बघतेत. लाजलास, असं लाजून चालणार नाही रे खरं.
ए तिच झालं नव का.
पुढं पण कुठला असला तर लावून घेवा क्लास, कुठला सब्जेक्ट अवघड असला तर.
व्हय आव आधी करून तिकडं आता आणि तिजं आधीपासूनच बघाय चालू करतो. आन डिस
अरे हिथं द्यायला नको वाटतंय रे. ते परत बॅकला द्यायला म्हणल्यावर भावा डोकं फिरते रे. प्रेशर वेगळं पडते ते वेगळं, मेंटल.
तर लयच वेगळं पडतंय रे आणि आपलं म्हणजे हाय रे व्यवस्थित स्टुडंट, तरी पण असं ही होती की नाही युनिव्हर्सिटीमध्ये बाद वाटते.
होय तेच की. इंटरनल वगैरे आणि मिळालं तर बरं वाटतंय जरा, व्हय.
काय नाय बघ, जेवलीस का?
नाहीय आत्ता तू.
हम्म च मी पण आल जरा बाहेर आता जाऊन जेवणा
होय..
हम्म. थोड्या वेळ जाऊन जेवायचं म्हणती आता.
चालते, चालते मी पण आहे की चलाय व्यवस्थित.
जाय नि ठीक
आहे की आमचा अजून टाइम टेबल तर न्यायचाय वेळ आहे आम्हाला.
ह. हा. हा. हा...
होय चाललोय. तयारी करतो. होय होय काय गायडन्स लागला तर फोन करतो मी पण तुला. चालतय. ओके. हा. बाय.